ऐलो
हा
हां काय करता
देवाला
हॅलो
दिप
काय
हॅलो म्हटलं देवाला दिवा लावतीय आवाज येतोय
हा हा दिवा लावता हा हा ह हो येतोय माझा येतोय का
हो येतोय
माझा येतोय हा तेच मला वाटल आज पण प्रॉब्लेम झाला की काय
ते मलाच माझ्याकडनच प्रॉब्लेम होता वाटत त्या दिवशी कारण मला पण म्हणजे साध्या कॉलिंगला आवाज नव्हता येत
हां हां तेच कारन इकडे हां
तेव्हा मला आवाज यायला लागला हम्
तेच तर मग तुमच्या इथे हे पेट्स वगैरे आहेत की नाही मांजर कुत्रा वगैरे
एक कुत्रा दे
पोपट पण आहे मग बोल
पोपट येतो मम्मी मम्मी पप्पी देऊ पप्पी देऊ पंप्पा
अय्या असं बोलतो
मिठ्ठू असं बोलतो.
हा हा हा मिठ्ठू तुम्हाला आवाज देतो. हा हा
ह मला आवाज नाही देत तो नुसतं सतत मि आली
हा हां हां.
हा. ते अ म्हणजे माझ्या जेव्हा आजी होती किवा वगैरे पण ससे होते
ससा वगैरे हां हां हास हा हा हा आमच्या इथं आमच्या गावाला आहेत म्हणजे मामाचं गाव आहे ना तिकडे आहेत रॅबिट्स वगैरे हो म्हणजे रॅबिट्स नाही ले हे कोंबडा कोंबडे वगैरे जाम आहेत
हो का आ आधी होते आमच्याकडे आता
हां हां हां त्यांचं खाणं मग फक्त पेरू आणि मिरची असेल ना
नाही आमचं पोपट सगळंच खातो भाजी पोळी टोमॅटो तोकाकडी मॅगी पण खात तो मॅगी खातो चिप्स खातो कुरकुरे खातो रोज संध्याकाळी त्याला भात लागतो
हां काय ह ह ह हा भारीच म. हा हा तुमच्यासारखाच असेल मग.
हि हा ह ह
मॅगी खायला देेता मॅगी पण मॅगी कसं काय खातो काय माहिती.
हा खातो तो कुरकुरे सुद्धा खातो मी कुरकुरे खात असेल ना तर ते माग तो, तो, दे मला, दे मला.
हा.
हा.
मग तुमच्या इथ अशी व्हिडीओ वगैरे असेल ना त्याची.
हो आहे.
म्हणजे बोलताना वगैरे अस हा मला नंत तर सेंड करा हां मला बोलायचं मला असे ना पक्षी वगैरे बोललेले आवडतात म्हणजे असं ऐकायला.
त्याच जर ऐकलं नाही ना घरात म्हणजे कि तर तो खूप आवाज देतो. मम्मी, मम्मी त्याच जर ऐक ऐकलं नाही ना तर तो असा एकदम जोर, जोरामध्ये ओरडतो की चला लेकर ओरडतात ना किंचाळतात ना तस किंचाळतो.
हो हो.
किंवा त्याच्या कडे लक्ष नाही अस ह.
हा हा हा.
मम्मी जर असं गहू वगैरे चाळत असेल ना तर त्या चाळणीत जाऊन बसतो.
हा हा हा.
आणि त्याच्यावर म्हणजे तिला म्हणतो किती चाळ मी खेळतो.
ह, हा, हा मग तो पिंजऱ्यातच असतो काय?
हा पिंजऱ्यात ठेवतो न त्याला संध्याकाळी काढतो बाहेर झोपायच्या वेळेस. सोबत तो थोडं खेळतो आणि मग वापस पिंजऱ्यात जातो. आम्ही त्याला
काय?
आम्ही त्याला विकत आणलेला नाहीये तो आमच्याकडे उडून आलेला आहे.
उडून आलेला आहे.
हां.
भारीच, भारीच मग. उलट असे म्हणजे गावटी असतात ना पोपट असे हा.
हा.
हां हां.
तो घरात आला आणि पप्पांच्या खांद्यावर बसायला लागला माझ्या मग पप्पा घाबर ले तर तो वापस उडून गेला बाहेर. मग तिथून आवाज देऊ लागला मम्मी, मम्मी आणि मग मिरची दाखवली त्याला. मग तो मिरची दाखवली तर तो घरात आला, घरात आला तर आम गॅलरीमध्ये किती वेळ बसून होता शेंगदाणे वगैरे दिले त्याला खायला त्यानी ते खाल्ले आणि मग त्याच्यानंत तर तो साडेतीन, चार तास असच घरात होता म्हणजे दरवाजे जरी खोललेले होते तरी तो बाहेर जात नव्हता. मग माझ्या दादानी पिंजरा आणला मग तो त्या पिंजऱ्यात त्याचा त्याचाच गेला त्याला सांगायची पण गरज नाय
हा, हा, हा, हां मग तुम्ही हा पप्पांनी पिंजर आणला तुमच्या.
दादानी आनला माझ्या.
कापिन हां दादानी हां, हां, हां.
मग तो त्यानंतर गेला नाही आमच्याकडेच आहे आता त्याला सात, आठ, नऊ महिने झाले‌.
हा हा हां.
त भारीच मग असस म्हणजे पक्ष्यांना प्रेम केला तर, ते किती जीव लावतात ना.
हो.
हां. ते.
तो मम्मीलाच जीव लावतो जास्त आमचा पोपट. मम्मीलाच नुसत पप्पी पण देतो तो मम्मीला.
हा. म्हणजे असं चावलाय वगैरे नाही ना कोणाला.
नाही. चावत वगैरे नाही. आणि स्नॅपची जी, स्नॅपची जी नोटिफिकेशन वाजते ना.
हा हा.
त्याचा आवाज काढतो.
हा, हा, आय ला भारीच. म्हणजे अस, आपण विकत आणतो. तो पण एवढा बोलत नाही. हातर उडून आलाय तुमच्याकडे. तो किती बोलतोय. तेच तर.
कधी नोटिफिकेशन वाजली का? सेम तसा आवाज त्याच्यासारखं कढतो.
हा हा हा.
आणि आता आमचा, पहिल्या शेरू त्याच्यावर भूक कत होता. आमचा शेरू. आमचा कुत्रा. आता त, आमचा शेरू त्याला घाबरतो.
हॅलो.
हॅलो.
घाबरतो. म्हणजे असा, हे झालंय काय असा. मोठ ठा झालंय.
हा नॉर्मल, म्हणजे एवढं पण मोठा नाही. नॉर्मलच.
हा हां. हां. हां, हां, हां. म्हणजे असतात तसे. पोप पॅरट असे असतात तसे झालाय काय? की आधीच, आधी हो आधी म्हणजे पिल्लू होता काय? उडत आलेला तेव्हा?
नॉर्मल. म्हणजे जास्त मोठा पण नाही. छोटा पण नाही. नॉर्मल.
हा, हा, हा. पण आता खाऊन वगैरे, हा मोठा झालाय. हा. हां, हां, हां. हां बरोबर.
तेच. मग ते, हां बोला.
तो आमच्याकडे लहानपणापासूने. म्हणजे जस जन्मला तसा.
हा, हा, हां. म्हणजे तुम्ही विकत आणलात ना.
नाही. आमच्या गाडीच्या खाली झाला होता तो. तर तो मुगे चार पाच पिंल्ल होते ते. तर त्याच्यामधन हाच एके. जो आमच्या घरात यायचा. असं आमच्या घरीच राहायचा. जायचच नाही त्याच्या आईकडे. मग त्याची आई आमच्याच घरी यायची. त्याला दूध पाजायला.
हा, हा, हा.
मग माझ्या आजीने त्याला पाळून घेतला. हा आता तो त्याच, आठ नऊ वर्षाच झालं असेल.
हां, हां. इंग्लि इंग्लिश नाही ना.
नाही गावठीये.
गावठी हा हां आमच्या इक आमच्याकडे पण होती एक स्वीटी म्हणून तिज्यासोबत ना आम्ही म्हणजे आम्ही तिकडे राहायचो. अलिबागला म्हणजे अलिबागमध्येच रायचो तर तो आमचा असां बंगला असायचा ना तर तिथे म्हणजे आम्ही त्या बंगल्यात खेलायला जायचो तर तिथे ना तो त्याला बोलायचो ना शेरू आम्हाला पकड सॉरी शेरू बोलते स्वीटी आम्हाला पकड तर म पकडायचा म्हणजे असां आम्ही पाळायचो आणि तो आमच्या पाटून पकडायला आम्हाला आणि पकडायचं कसं माहिती ये त्या आणि ना त्याला खूप समजायचं त त्याला बोलायचो चं स्वीटी आम्हाला पकड म्हणजे अशी गर्ल होती तर आम्ही स्वीटी नाव ठेवलेलं असच काय पण तर म्हणजे असंच गावटी होता तर त्याला बोलायस स्वीटी आम्हाला पकड तनं तो ना म्हणजे आम्ही पुढे आणि हा आम्हाला टी शर्ट पकडायचा किंवा पॅन्ट पकडायची म्हणजे मी पकडला असा
आमचां शेरू चावत करायला फक् क्त आमच्या घरात तो आमच्या भैयासोबतच खेळतो.
हां हां हा हा नाय हा पण हा सगल्यांसोबत खेलायचा. त्याला मग आम्ही बिस्किट वगैरे संध्याकाली बिस्किट सकाळी बिस्किट असं द्यायचो. चपाती असली तर चपाती असं द्यायचचो पण भारी होता असं म्हणजे क्यूट होता. असा व्हाईट कलरच होता. भारीच होता. रोज टिका लावायच्या मी तर त्याला हां मी मी तर त्याला रोज टिक्का लावायची. म्हणजे कुंकू असं वगैरे काय असल
हा आमच आ त्याची आंघोळ घातली का मग लावतो.
हां हां हां तो पण तो मेला म्हणजे गाडीच्या खाली आला. तर मग स असं हां असं म्हणजे व्हायला नको म्हणजे त्यांना कसं आपण जीव लावतो ना.
हा आमच्या इकडे पण आमच्या शेरू ते त्या आईला आणखीन पिल्ल झाले होते ना नंतर ते पण त्याच्यातलं पण एक पिल्लू गाडी च्या खाली येऊन त्याच असं डोक चेप
हा डोकं हा तसच इथं पण पण आम्हाला नव्हतं माहिती का आम्ही म आम्ही बोलायचो स्वीट्टी गेली कुठे? गेली कुठे? आणि त्या काकींनी बघितलेलं का त्यांना माहिती होत ना स्वीट म्हणजे आम्ही त्या तिला बोल तो अ हिला स्विटी ला बोल त त ते बोलतात क नाय बोलतं गाडीखली गेली. म्हणलं काकी आम्हाला सांगायचं ना मं गाडी खेली खाली गेले तर
हा त्यांनी सांगितलं नाय का मग
हां नाही नंतर आम्ही शोधायला लागलो ना का स्वीटी आम्हाला दिसत नाय आम्ही ठरवला की चला आपण आता स्वीटी शोध खेलू तर ठरवलं आणि स्वीटी काय दिसलीस त दिसलीस नाय म आम्ही नंतर तिथे रस्त्यावर गेलो आणि म्हणलो स्वीटी कुठ हाय त त्या काकीने ऐकलं त्या काकी बोलतात स्विट्टी कुठे गेली स्विट्टी म्हणजे गाडीखाली गेली असं.
किती वाईट
तेच तर हो. चालेल मला व्हिडिओ पाठवा हा त्या ह्याची अ पोपटची
हो हो. पाट
हो हो. चालेल-चालेल चला बाय. हां बाय हां.